तुम्हाला
हॅलो! आता याय लागलाय.
हॅलो दिदी मला ना ज डिसकशन करायचं होतं. ट्रॅव्हल्स
कशावर ह
त्याप तुमही फिरायला जा किवा एन्जॉय म्हण तर तुम्ही फ्री आहात का?
आहे. आहे.
अच्छ चालेल. तुम्हाला प्रत्येक शब्द म ऐकायला येत तोय ना? तर आपण बोलूयात तर हि तुम्हाला माहितीचं असेल. की मी तुम्हाला एक क्वेशन विचारते त्याचं फक्त तुम्ही अँन्सर दया. एकदम सोप्प त्या भाषेत दया किंवा थोडक्यातच दया पण दया. तुम्हांला जर मी बोल्ले कि तुम्हाला कंटाळा आलाय असेल किंवा खूप असं ताणतणाव निर्माण झाला असेल, घरी बोरिंग होत असेल, तर तुम्ही कोणता पर्याय निवडता म्हणजे काय करता त्याच्यावर काय तुम्ही करू शकता?
फिरायला जाते मी.
ओके गुड. म्हणजे के म्हणजे थोडक्यात तुम्ही ट्रॅव्हलिंगस, प्रवास करता. तर तुम्हाला सांगेन जसं की तुम्ही बोललात की मला मी असं एखादा कंटाळा आला किंवा म्हणजे मला घरी बोर झालं किंवा घरात चिडचिड पणा व्हाय लागला तर फिराय ला जाता तर मीस नेहमी तुम्हाला स्टोरी सांगेन जी माझ्याबद्दल आहे आणि मी काय केलं त्याच्यावर तर ती मी तुम्हाला सांगेन की मी एक कॉलेज स्टुडंट असून माझ्या लाईफमध्ये फक्त कॉलेज री असचं असत होतं आणि यालाई मध्ये मी खूप थकून गेले होते किंवा एखाध्या असं बोलतात की मुलींनी बाहेर पडणं खूप म्हणजे बंधनकारक असतं आईवडिलांचं बंधन असतं त्या आणि कॉलेज करणं, त्यानंतर लायब्ररी करणं किंवा स्टडी हा चं माझ्या लाईफ मध्ये चालू होतं आणि मी खूप बोर होत होते की फक्त घरी यायच म्हणजे फॅमिली, कॉलेज, फ्रेंडस इतकं तर मला लाईफमध्ये काहीतरी नवीन पाहिजे हो किंवा काहीतरी एन्जॉय करण्यासाठी अ पाहिजे होतं आणि सोशल मिडिया कुणी फ्रेंड्स फ्रेंड्स फिरायला जातंय पार्टी करतं, म्हणजे तुम्ही बगितला असशीला फिरायला जाणं म्हणजे ट्रेकिंगला वैगरे जातात जॉय करतात, नाच-गाणी वैगरे करतात, नविन गाणी वगैरे लावतात, त्यावर रील्स बनव आणि फिरायला म्हणजे ते फिरायला झालं तर दुसरं मी तुम्हाला काय सांगि तर अ असं म्हणजे हा ट्रॅकिंगला वगैरे जातात आणि तिथून वर वगैरे चढून त्याचा आनंद घेतात. तर पार्टी देखील करतात. पार्टी म्हणजे काय? एखाद्या शेतात जाऊन जेवण वगैरे बनवणं तिथं आनंद घेणं. हा टेंट मारणे.
टेंन्ट बांधून त्याच्यामध्ये आपलं करायचं आणि अ जेवण एकत्र सगळं करून मस्त होते रानातलं आनंद घेत खायच मस्त वाटत ते
तुम्ही कधी आंदन घेतलाय म्हणजे? तुम्ही कधी फ्रेडसोबतिंवा तुमच्या मित्र मैत तु्ही सोत तरी प केला आहात अशी
होय होय होय केले
केलीय आमचं रानच आहे ना त्याच्यामुंळ आमच रान असल्यामुळे आम्ही जातो ना मग आमच्या रानाचं कसं म्हणजे घर पण आहे विहीर पण आहे आणि रान पण आहे ना मग ते खूप छान वाटतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही पण झाड वगैरे लावलेत आणि शेतातच आमच्या सगळं भाज वगैरे असते ना, मग ते आम्ही नुसतं ह हो मग ते ताजी भाजी किंवा काय असेल ते घ्यायचं वांगी वगैरे ते मस्त अस म्हणजे फोडणी चा मसाला भात वैगरे कर मी एकत्र सगळ्यांनी अस खाल्लं होत चुलीवर बनवलं होत छान वाट होता मज्या आली होती
अरे वा मग सेम तसच सांगेन तर काही मुली या स्वयंपाक म्हणजे घरी म्हणजे असं चुवर स्वयकून क एखा पार्टी करतात अस मी सांगित तुम्हाला म्हण एका क्लबमध्येध्ये वगैरे नसून तरेशीर मस्त पिक जी आपली खरी नाही नैसर्गिक किंवा निसर्ग कमी वातावरण असत ना तर त्यामध्ये तो एन्जॉय केला जातो आणि दुसरं तर मी तुम्हाला सागेल की तुम्ही किंवा सोशल मीडियाद्वारे बघितलाश पण जी जमपिंग हे नवीन काहीतरी आले आहे एन्जॉय करण्यासाठी खूप काही आहे आणि जरी तुम्हाला घरी खोटो बोलाववे लागलं तरी तुम्ही बाहेर पडा पण जग हे कस आहे ते फिरून घ्या कारण जेवढं ज्ञान हे पुस्तकी मिळत नाही तेवढं आपण प्रत्यक्षात गेल्यावरत किंवा बाहेर पडल्यानंतर आपल्याला तितका अनुभव मिळत
पुस्तकातलं म्हणजे फक्त पुस्तकीेच म्हणजे ज्ञान मिळत आणि बाहेरच कसं अ म्हणजे लोक कसं काय ते वावरण्यावर सगळं राहत ना त्या वेळेला कळतं मग बाहेरचं ज्ञान वेगळंच पडतना बाहेर गेल्याशिवाय ते कळत नाही
हो अगदी बरोबर जसं की म्हणतात ना की पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही बाहेरचं देखील नॉलेज किंवा कस रिक्ट करत किंवा कशी लोक या जगामध्ये आहेत कोणी चांगलं असत तर कोणी वाईट तर कोणी तिरस्कार करणार तर कोणी माग
चा अनुभव येतो ना
हा आणि अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे असं देखील म्हंटलं जातं
हम्म प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो बाहेर पडल्यानंतर म्हणजे आपण आपल्या शिकवण कस वागतेय कोण कसं बोलतय किंवा कुठ काय आहे आणि एक्स्ट्रा माहिती पण मिळते तसं बघा आहे किंवा ते तिथ आहे आपल्याला म्हणजे घरी बसून पण माहित नव्हत किंवा आपल्या शेजारी पण म्हणजे शेजारी कुठले पॉईंट आहेत किंवा फिरण्यासारखं काय आहे हे सुद्धा आपल्याला माहि बाहेर पडल्यानंतरच ते कळत
हो अगदी बरोबर म्हणजे अनुभव हा पाहिजे आणि अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे म्हणजे जेव आप शषक गर आपल्याला शिकवत नाही तेवढ आपल्याला बाहेर जा शिकण खूप महत्वाचं आहे अस आप जात आपल्या अु वात जातोण पण एका बंधनात न राहता आपण मुक्तपणे प्रवास करू शकतो आणि असाच हा प्रवास झाला होता आमचा खूप छान पद्धतीने झाला होता आम्ही ट्रॅकिंग सा आणि सेम म्हणजे ह्या तिनही गोष्टी आम्ही एकदम केल्या होत्या की ट्रॅकिंग पं जप ठी निघाल होतो आमच्या सोबत आठ दहा मैत्रिणी होत्या आम् ्र मैत्रिणी आम्ही मिक्स होतो तर आणि डोंगर
खाली सोडतात तेच ना बापरे बाप ते लय भीतीदायक असते
नाही तर ही भीती मोडण्यासाठीच म्हणजे असं बोलतात की डरके आगे जिते म्हण भीलार आपण घाबून बलो तर आप घरीच बल किंवा आप का करू श शकणार नाही आणि आजच्या जगात बघत आहोत की आपण स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आणि आजच्या या स्थितीत आपल्याला भिन किंवा अ भिऊन घरी बसणं घाबरून घरी बसणं हे चुकीचं आहे
हा ते तर आहे पण म्हणजे ते कधी मी केलं नाही पण त छान म्हणजे ते पडतानाच ते म्हणजे रीलील मध्ये मी बघितलंय कि ते पळस बांधून ते टाकलतात किंवा पडतात ते आपल्या मनानं पण ते त्या वेळेला ते बघताना किती छान वाटत गॅस वाटत आपण पण याचा घर असत किती मस्त वाटलं पण जेव्हा ते तर आपण जातो करायला त्या वेळेला म्हणजे फार भीती वाटते त असेल ना
हो अगदी बरोबर तर मी तू मी सांगेन ऐकाना तर भीती वगैरे काही नाहीये फक्त जात म्ही केलं पहिला तर ट्रॅकिंग नंतर आम्ही ट्रॅकिंग झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो म्हणजे खूप असे सात डोंगर होते सात डोंगर आमही चढल्यानंतर खूप मजा म केली जितक मजा मस्ती होती तितकी रिस्क देखील होती कारण आमच्या साईडला खोलरी आणि एखादा पाय जरी निसरून आम्ही खाली पडू शकलो असलो तर आम्ही दिसणार नव्हतो किंवा आम्ही कधीच लाईफमध्येध्ये दिसलो नसतो तर असा एन्जॉयमेंट किंवा रिस्क आम्ही घेतली होती मग तसाच एन्जॉय देखील केला होता आमच्यासोबत गायडन्स होते आणि खूप छान पद्धतीने दोन गायडन्स होते नऊ मुलां मुलींसाठी तर पुढं एक गायडन्स होते आणि मागं एक अस म्हणजे आमची काळजी घेण्यासाठी किंवा आम्हाला माहिती सांगण्यासाठी तर आम्ही नऊ डोंगर चढून झाल्यानंतर एका मधल्या डोंगरावर आम्ही थांबलो आणि पाऊस चालू झाला एकदम छोटा पाऊस होता त्यानंतर आम्ही तिथे टेंट मारला जे आपण बोलतो की एखा छोट घर मारल आणि त्यानंतर आम्ही तिथे मॅगी करण्यास सुरुवात केली तर पावसात अगदी उत्तम आणि तबिस्त ती लागणार ी ह मी अनुभवली मॅगी खूप छान बनली होती म्हणजे आम्ही खूप छान असं गार पावसामध्ये आम्ही गरम गरम पदार्थ ख होतो खूपछान पद्धतीने टेंट मध्ये बसल होतो आम फोटोज व्हिडिओ एॉ के केली त्यांतर तर आमही पुढील म्हणजे जो डोंगर होता तो चालण्यासाठी सुरुवात केला आणि प्रत्येक म्हणजे सात डोंगर पार झाल्यानंतर आठवा डोंगर हा असा होता क पं जपिंग केल्यानंतर आपण जमिनीवर म्हणजे आपल्या मेन त्याजवळ रोड वरही तर आम्हाला सर्वांना म्हणजे एकदम नाही पण एक एक करून बांधण्यात आलं फर्स्ट आम्ही जाताना खूप घाबर आ खूप छान माहिती सांगितली आणि त्यानंतर आम्ही उडी माण्यास तयार झालो आम्हाला पूर्ण सिक्युरिटी दिली गेली आम्हाला खूप टाईट असं बांधलं बांधलं गेलं होतं खूप छान मज्जा आली किंवा व्हिडिओज वगैरे आले आमच्या आत्म आत्मविश्वास जो कॉन्फिडन्स असतो सेल्फ कॉन्फिडन्स तो भनवण्यात आला आणि त्यानंतर पंचज के ह्या सगळ्या अनुभवातून म्हणजे एक ट्रिप मध्ये आम्ही तीन अनुव घ पार्टी ट्रेकिंग आणि पणजी जली तर खूप छान वाटलं आणि तो क्षण आजही आम्हाला आठवतो तो अविस्मरणीय आहे. त्याचे मेमरीज त्याचे फोटोज देखील आमच्याकडे आहे आज देखील त्या नऊ मुलींचा किंवा मुलांचा आम्हाला फोन आला तर आम्ही कॉन्फरन्सला बोलून इतका वेळ जातो आम आमही त्यांच्या डिस्कसन करतो खुप छान पढतीने आम्ही ती ट्रिप एन्जॉय केली खुप छान हा प्रवास झाला तो अविस्मरणीय होता.
होय.
त्याबद् तर तुम्हाला क कस वाट माझी माहिती.
छान आहे छान आहे आता तुझ्या माहितीवरून असं वाटतय की मी सुद्धा म्हणजे ट्रेकिंगला जाव.
हो नक्कीच जावा आणि अनुभव मला शेअर करा फोटो. त तज नक्कीच सेंड करा आणि तुम्ही माझी किती. तीन तीन पॉइंटची ट्रिप एकामध्ये एका मेसेजमध्ये किंवा एका दहा मिनिटामध्ये घेतला त्याबद्दल धन्यवाद.
थँक यू चाले हा हा ठेव.